हम्म आता लागला. तेच मी मी दोन वेळा लावला ग, तर तो म्हणा लागला कंप्लीट झालाय कम्प्लीट झालं. नाही नाही वाया नाही गेला तिकडनच नोटिफिक किचन आलं की ह्यांचा टास्क कमप्लीट झाला ह्यांना कॉल नाही लावू शकत.
नाही मी रिफ्रेश केला ना आता टास्क परत त्यामुळे लागला असेल.
मग आता तुला अजून पाच कॉल आले असतील ना?
नाही अ नाही ओ ते माझा एक कॉल बाकी आहे ना अजून. मगच पाच कॉल येतील मला.
अच्छा म्हणजे वीस म्हणजे पाच पाच पाच पाच असं तुमजे वीस झाले की मग पाच पुढचे?
बरोबर आता विस आता माझा एक कॉल होईल तुमच्यासोबत अजून एक मग मग परत पाच
हा मग तुला नवीन परत पा टास्क येईल. अच्छा
हा परत पाच टास पाच टास येईल मग परत उद्यामाझे ते पाच पूर्ण करावे लागतील.
हम्म, एका दिवसात आपण जास्ती पण करू शकतो आहे ना?
हो करू शकतो
म्हणजे एकदाहा एक कॉल केले तर आपल्या दोन टास्क पूर्ण होऊन जातील.
हो आरामात. करू शकतो आपण.
पाहिजे तर बुलायला.
मग अ अ जाऊ द्या ओ त्या त्या लोक त्याना म्हणावा आमचे प्रॉब्लेम समजून घ्या आम्हाला नाही लोक भेटत आम्ही काय करू?
हो की मग? म्हजे काय जात आहे ना, तुम्हाला तुम्ही काय पण बडबड करा यार आम्ही काय पण बोलायला तयार आहे भाई. फालतू फालतू विषयावर पिक्चर परत काय ड्रेस, फॅशन, सगळं कुत्रे, मांजरे
मग आपल्याकडे काय पर्याय नसला तर कुत्रेरी मांजरे पिक्चरच बोलणार हा. आव अजून काय बोलणार?
कारण आता पर्सनल तर काय बोलायचं नाही. मग काय?
नाही पर्सनल आपण बोलू शकतो. एकमेकीचं का नाही असं काही नाही. काय बोलणार पर्सनल? आपल्याकडे काय पर्स नला मला हे माहिती आहे की तुमच लग्न झालेलं ये. सगळं माहिती आहे मला पर्सनल तुमच्याबद्दल. काय पर्सनल विषय काय पर्सन बोलणार तुमच्या बद्दल किंवा तुम्ही माझ्याबद्दल?
आणि बरं जरी बोललं तरी काय होणार आहे? तू त्या टोकाला मी या टोकाला कोण कोणाला शोधत जाणार आहे का?
बरोबर
फार फार तर आपली कार्य ॲप सोडून फार फार तर आपली मैत्री होईल. म्हणजे ॲपवर जस ॲप र बोलून बोलून आपली पर्सनल लेव्हलला मैत्री होईल आपण एकमेकचे नंबर सेव्ह करू एकमेकांबरोबर व्हॉट्सअपवर चॅट करून. कधी कधी फोन करून ह्याच्या व्यतिरिक्त काय करणार आपण?
बरोबर.
म तू तिकडे मुंबईला मी इकडे पुण्यात. मी कधी मुंबईला आली नाही आजपर्यंत.
अरे बापरे! मुंबईच्या बाहेर असं वाटत नाही की तुम्ही मुंबईच्या बाहेर पडल्या नाहीये अ म्हणजे तुमच्या लँग्वेज वरून वाटत कि मला ना नवीन नवीन आजिबे भेटतात. एक मुलगी होती आज, एका मुलीने मला ना नाशिकची होती,
हं.
अ त तिने मला फोन केला होता. तर तर तिची भाषा आहे ना थोडीशी अ खांदेशी टाईप होती. हां. केले, केलं गेलं असं, मी ऐकले ना ते भाषा, खांदेशी. तर मी तिला विचारलं की काय ओ मॅडम तुम्ही कुठले आहात? ते ती बोलली मी नाशिकचीये. म्हटलं तुमची मारा भाषा कोणतीय? म्हणे कि मराठी. म्हटले वाटत नाही तुमची मराठी भाषा आहे म्हटली. तिला मी बोलले की तुमची खांदेशी भाषा आहे वाटत कदाचित. तर तुमची भाषा वाट तच नाही की मराठी आहे असं.
ते कारण खांदेशी मध्ये शब्द काही काही वेगळे येतात ना. आणि खानदेशाकडे ते आयरणी बोली बोलतात ना.
हा, आयराणी बोली बोलतात. ती भाषा मला माहिती आहे ना, म्हणजे थोडी थोडी येते मला ती. भाषा मला समजते पण ती भाषा ना.
हा.
त त्यामुळे म्हटले तुम्ही अहिरणी आहात का? त ती म्हणे, नाही, मी ऐराणी नाहीये. म्हंटले मला नाही वाटत की तुम्ही अहिराणी आहात म्हणून. पन त्याचं काय झालं की तिच तिचा आवाजच येत नव्हता. त ती पण मला कार्यावर कॉल करत होती. पण तिला पण तिचा पण फोन लागत नाही वाटत. त कदाचित.
हो. नाही, कधी कधी ग रेंज पण, रेंजचा पण प्रॉब्लेम होतो.
आणि कधी कधी ना रिफ्रेशिंगचा पण प्रॉब्लेम होतो. किती पण रिफ्रेश करा
हं, ते होतच नाही.
हा, मग आज ते सरांना सांगितलं मी, बघूया आता ते काय करतात ते. म्हणजे
हं.
पाठवतात. म्हणजे आता ते मला येतील सोमवार पर्यंत. सोमवारपर्यंत, सोमवार, सोमवार मंगळवारपर्यंत नवीन टास्क मला पाठव तील. हा माझा टास्क कंप्लीट होईल. एका व्यक्तीला मी फोन केला तर ती म्हणे, कि माझा टास्क ना कम्प्लीट नाही होऊ शक, मी नाय तुम्हाला म तुम्ही मला फोन नाही करू शकत. म्हटले का? म्हणे की माझी लिमिट संपली आहे. मला कॉल ची लिमिट. एकशेऐंशी मिनिटांची लिमिट
अरे! पण मग कॉल कसा लागला? हा म्हणजे तू नॉर्मल कॉल केला असशील.
हा. मी नॉर्मल कॉल केला ना तिला, आता कार्यावर मी हा, बाई ग मी, कार्यावर कशाला माझा कॉल वाया घालवू.
हम्म्म.
मग, एकतर ऑलरेडी दोन चार कॉल वाया गेलेत.
आं, मग ते आपली कॉल अशे वाया गेले तर काय करायचं ग? ते ते पेमेंट नाही आपल्याला भेटनार?
नाही.
छृछृछृ
वाया गेलेल्या पे जाऊ द्या ओ, वाया गेलं तर गेलं आता काय करणार, मजबुरीचा नाम महात्मा गांधी.
म्हणजे एकदम पहिला, पहिला होतं ना, तर तेव्हा मला काय एवढं कळलं नाही. मग तो माझा पहिला कॉल वाया गेला.
गुजरातीच टास्क होता ना मला गुजराती, तेव्हा माझे पण सात आठ कॉल वाया गेले.
का गुजराती मध्ये बोलायचां?
नाही मला म्हणजे ऍक्च्युली काय होतं क जसं आता म आता आपल्याला टास्क आलाय ना
हम्म.
कि अ फोन अ फ्रेंड मराठी तस मला टास्क हो ता फोन अ फ्रेंड गुजराती तर मग मी त्याच्यावर कॉल करायची ना.
अच्छा! पण मग तू गुजराती कसं बोलते?
मी गुजराती नाही बोलत, मला गुजराती येत नाही, मी मराठीतच बोलायची, आणि समोरची व्यक्ती पण मराठीतच बोलायची.
अच्छा!
हा, समोरची व्यक्ती पण मराठीतच उत्तर द्यायची, मग मग मी त्यांना सांगितलं की असा प्रॉब्लेम झालाय तर ते लोक म्हणे कि आता अ आम्ही तुम्हाला मराठीचा टास्क असाइन करून देतो म्हणले ठीक आहे आता काय करा.
मग बरं झालं की मराठी.
हा मग परत पहिल्यापासून सुरुवात करून मला चार दोन तीन दिवस झाले हा टास्क घेऊन यार कमप्लीटच हो
कंप्लीटच नाही होत ना मला पण तीन दिवस झाले. आताशी माझे आठच कॉल झाले आठच तुझे तर एकोणीस झाले माझे तर आठच झाले.
होउन जाईल ओ. आज दहा दहा बारा दहा अकरा होतील तुमचे पाल दोंट वारी.
ह ना आता उद्याला बघते उद्या नाही तर रविवारी तर रविवारी कोण कॉल उचलेल का नाही काय माहिती.
उच, लोक लय भाव खातात नाही उचला त्या शक्यतो.
हा ना आणि कसं माहिती आहे का ह्याच्यान सगळे असे ग्रुप ग्रुप मी जॉईन झालेत ना.
हा आणि प्रत्येकाचे ग्रुप ग्रुप आहे. प्रत्येकाचा नशिब रे बाबा तो ट्रान्सफर काय तो ट्रान्सफर शन कॉलचा हा ते ट्रान्स्क्रिप्शन कॉलचा ते हे नाही कॉलवर बिलवर बोलायचं नाही बघ. प मग मला लय जोडदार तो तरी कॉलले लिहायचा टास्क येतो.
तो मला पण नाही का? मी गु